हॅलो
हॅलो
हॅलो काय करते?
काय नाही. फोन बघते, फोन बघते.
बाकी काय चाललंय? पोळ्या.
काय नाही, बापरे! काय भाजी केली?
भाजी सगट, बटाटे.
सगट?
हम्म मसाल्याचे भरून
कसे
मसाल्याचे हा.
मी तर कधी‌ नाही ऐकली?
नाही ऐकली ये मग खायला.
जाऊदे.
हम्. आं.
थांब हा. निरु जे माघाशी
ह
हॅलो.
हॅलो. हा बोल चहा‌ पाणी झालं का?
हो झाला ना तुझ?
आमचा झाला. बाकी काय म्हणते‌ अजून?
काय नाही ग काम चाललंय.
हम्म कॉलेजला जाती
अस काय नाही ग इथे बाहेर काम चालू आहे.
हम् हम् कॉलेज ला जाती का नाही म्हटल?
जाती ना. आता सुतली
हो का? हम् हम् बरंय ना. बाकी तब्येत बरी ना!
हा तुझी
माझी बरी आहे.
काय करते दिवसभर आहे कामच चालू आहे.
हो ना आम्ही दिवसभर आराम करतो.
मजा आहे बाई.
हम्म.
आम्ही दिवसभर झोपा काढतो.
मग तुझी मज्जा आहे का माझी मज्जा आहे.
तुझीच मज्जा आहे तुझीच मज्जा आहे.
हा ना.
मग
संपल्या सुट्या? मता रक्षा बधंद सुट्टे ह न. परत नाही आता राक्षा बंधन बात भेट म आता तेव्हाच भेटल सुट्ट ऑगस्ट मधच राहते ना.
ऑगस्ट हा अठ्ठावीस ऑगस्ट.
हा. कुठ जाती फिरायला?
जाऊदे ना बाई तुमला तय टाइमच नाही रात आलवलोच तुमच सुट्ट संपून जात.
हा नाही वन डे जायच असेल तर मग काढू ना.
हा चाला आधीच प्लॅन करू. टायमिंग व काही नाही होत आपल्यालाून.
चालेल हम्.
बला काय होते.
का नाही पोळ्या करते चुलीवर. हे गरम गरम जेवन करेला. ह चलवरर पळ काले.
हम्म आमच्या पोळ्याच बाकी हा.
ह अ भाया हरे पाठला. लच देऊ देव कराय लागली. लईस देव देव कय लागले.
हा आल् तोंडतवयनत लगच मंदिरतात.
हो ना.
हम्म.
ह. नको घेऊ बाकी अजून काय चाललंय ना. ब्रह्मण.
हा.
त्यांंद काय उद्या करत राहते.
हम.
माल आते हा.
बरं आहे टाइमपास.
नाही टाइमपास तुही लागलं शाळेत जायला. सगळी शाळेत जाते.
केतवीला आता सीनियर पीजीला.
नाही त नर्सरीला टाकलंय. ट आहे ना. हम्म त नर्सरीला टाकलाय.
ह रोज सोय बद्तच कर त
नाही इोगिरात.
ह ह.
हम् पण म लवकरच राहत पर ते दुधां ते आलं भरायला लागा ना. त्याच्यामुळे लवकरच राहते. पर द बला ना.
हा जेवणा लवकरच होत असं.
जेवणा जेवणा ललेटवत्या जेवणा म लॉकर करती.
अ्.
जवला टाइम लागत. एक एक येत आहे एक एक बसतय. का दा वाजून जाते, सोबत जेवढे असले तेवढे बसते बाकीचे
हा हा, ते एक लईचं कसतर होत असं.
मग बाकी काय चाललं आजून? क्लासले जाते का नाही म? हो ना, क्लास, हा का, कॉलेज किती वेळ? किती दिवस बंद आहे?
हा तसे पोर्शन आले मग, येईल सात आठ दिवसात नोटीस.
हा का.
हम्म.
हुं, हुं.
तरी पुढच्या महिन्यातच शक्यतो सुरू होईल.
हा ना, तवर करा आराम मग.
कायचा आराम बाई घरी लई बोर होते.
हा. माझ लाटणं नको पळवू गं, तुला नवीन आणू दुसरं.
ती आजी बाकी
काय नाही गं.
आं
तू काय करती दिवसभर घरी?
आं
ब्लाऊज वगैरे नाही शिवता का, ब्लाऊज वगैरे नाही शिवत?
शिवते ना, आता एवढ्यात नाही शिव
तुम्ही शिवत्या काय नाही?
नाही ग, मम्मीने तर बंदच केलय आता.
का बरं ग?
टाईम आस भेटत नाही, गुडगा दुखत राहतो त्यामूळ म बसतच नाही, मशीनवर.
हा ना. मोटर बसवून घ्यायची ना म.
आणून ठेवीले घरात, बसवायला टाईम नाही.
हो का?
हम्म, वर्ष दोन वर्ष झालं असेल त्या मोटरला. आगं पोरं ऐकतिस नाही.
करणारा झालता तरी ऐकत नाही का?
घरचंय म्हणूनच नाही ऐकत.
हा ना.
बाहेरच तरी एखाद्या वेळेस येऊन, करून गेला आसता.
हम्म हम्म.
हम्म.
बाकी?
तू मशीन घेतली का नवीन? कुणाचीय मग?
नवीन ताईंच्या मावशीच्या इथून आणली गं, जुनीचे. हम्म, मारच काम होते ना.
हाव, मग काय.
हम्म, मग त्याचं तर किती महत्त्वाचं राहते.
हा, तेच ना.
तेवढ तरी घरी हे, नाही तर घरी नाही
हम्म हम्म, काय चालू हे वावरात?
हां.
वावरात काय चालू आहे?
वावरत काहीच नाही आता. आंबाट्याचीच तयारी.
हा, बोल ना.
याचं बरं टाइमपास व्हायच
मग त्याला लाट ना लागते.
ह
त्याच्यामुळ तो बासला इथं.
हो, बाकीचे कुठे गेले?
बाकीचे बाकीचे काही क्लासला गेले.
हा हा, शाळा भरली असेल ना?
हा, दोघी बहिणी हाय अभ्यास करते.
बाकी?
तुमचे कुठे गेले बाकीचे माणसं?
आमचे काही मंदिरात, मावशीचा स्वयंपाक चालू आहे, बाकीचे आहे बाहेर इथं, बाहेर ऑर्डर आहे अग लग्न आहे. चालू आहे मग त्यांची काम.
डेंजरे बाई.
आं? लई डेंजर ए.
दे करू दे त्यालाच पोळ्या.
मला आत्ताच आला. पोळ्या बी करून दे. मला पण दुसऱ्या दिवशी
हं. त्याला म्हण तूच करतो का पोळ्या?
ह हम बाकी काय चाललं मग अजून.
का? बोर होतंय.
बोर होतंय.
जा ना.
जायचं ना फिरायला मग?
कुठं जाती?
जायचं कुठेतरी फिरायला.
आत्ताच माग जाऊन आलोय ना.
हां. ना? परत जायचं त्याला काय?
हां. मग? पाठवलंच.
म परत जायचं फिरायला. फिरून यायचं.
फिरायला काही, जायला गंज इच्छा होती घरून पाठवलं पाहिजे.
हा ना. बरोबर पाठवत्या. तू हा न -
नाही पाठवती ग. नाही पाठवती. ते फिरत्या. आपल्याला नाही पाठवती.
हा का?
हम्म.
चालल म. करू का बंद?
हम्म. हा हा. चा घे स्वयपाक करून.
हो हो.
हां. चा-